हॅलो हॅलो हा येतो का आवाज
होय होय येतोय दिदी
काय चाललंय आणि निवात उद्या सितारी
उद्याची तयारी होय तेच मार्केटला जाऊन सामान वगैरे आणले मम्मी पण नव्हती मम्मी गेले वहिनीकडे मग गौरीसाठी पण सगळं सामान घेतलं तिला नेऊन देऊन आले
हा
आहे सगळळा बाजार वगैरे करून घेऊन आले
हा
उद्या मुहूर्त कितीचाय काय माहितीय तुम्हाला
सकाळी काहीतरी दहापर्यंत चांगलं आहे बघ म अस आता एक्झॅक्ट नाही बघित मी हा छोटा असल्यामुळे मला काय होणार नाही मी फक्त जाऊन पाया पडून येणार कारण ह्याच्यामु कसं अं होईलच असं नाही आणि पाऊस एक खूप पडलाय आता पती खूप पाऊस हाय
अरे वा
ह इतकं म्हणजे हीला आज आंघोळ करायला आल्या होत्या त्यात तर म्हणाले आमच्या. इथ नाही आणि इथं उतरल्या आणि इतका पाऊस म्हणाल्या. मग ह्याला म्हटलं की जाऊन तेवढं सोडून ये त्यांना. तर तसं लांब आहेतत लांबून येतात.
हां हां हां हां
आपल्या बाळासाठी एवढं चांगलं करतात तर म्हणलं ऍटलिस्ट सोडून तर येऊया म्हणलं.
बरोबर.
हा
इकडं अजिबात पाऊस नाहीेये आणि मी ज्यांचं ज्यांचं माझं बोलणं होतय ग कोणी असू देत सगळे फक्त एवढंच की जून संपत आलाय.
पाऊस नाही नाही आमच्या जागा असच झालं त्या दिवशी काय झालं माहितीय आतल्या दिवशीपर्यंत खूप कडक ऊन होतं ऍज युजुअल आणि नुसतं हवा व्हायची एखाद वेळ आणि त्या दिवशी एक एकदम असा पाऊस सुरू झाला ना इतका पाऊस झाला त्या दिवशी की पूर्ण अ म्हणजे एकदम थंड अस हवा बदलली मग त्यामुळेच ना ह्या छोटूला जरा हं आणि आमच्यात पण काय झालं थोडस ज्या येतात मावशी ह्याला कामाला त्या नेमकं गावाला गेल्या होत्या. मग दोन चार दिवसासाठी कुठं बघायचं म्हणून मी जरा भांडी वगैरे घासली. ते माझ गारठा लाग ला त्यानंतर हे पावसाचं असं झालं त्याची तब्येत बिघडली. आणि त्या दिवशी नेम ओमकार र्ऑफिस वरून येताना अ डोकं भिजलं त्याच. त्यामुळं ते हे झालं तो आजारी पडला हे त्याच्या वासना घरातले सगळेच
बरोबर.
हा एक झाले की एक ते व्हायरल असल्यामुळं हा आणि त्या सगळ्यांना हा आणि इतकं झालं आणि दुसऱ्या दिवशी परत इतकं कडक होऊन पडलं त्यामुळे परत आणि डॉक्टर म्हणले ह आजारी पडायचीच म्हणजे कारण तीच आहेत आता हा आता काल आणि आज आणि खूप पाऊस पडला.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म
तेच सुरू आहे नुसतं.
नाही इकडं तर काय अजून असं म्हणावा असं म्हणजे पावसाळ्यात जो पाऊस असे तो अजून इकडं नाहीचय. म्हणजे अजून सुरुवात पण झाली नाही.
आज इकडं खूप विजा वगैरे इतकं कड हे हे करत होत्या माहितीय
हम्म
म म्हटलं काय खरं नाही.
होय होय होय आणि ते थंड वातावरण आहे त्यात आपण आप मध्ये चौथ्या चौथ्या पाचव्या फ्लोर वर राहणार. ते गार हवा लागती आपल्या फरशा गारठून जातात.
अगं तेच होतेय आता आमच्या रिलेटेड तर एक बापरे कपड्यांचं तर काय विचारायचंच नाही.
सग घरी घरात ना सगळीकडे कपडे दरवाज्यावर बेडच्या कोपऱ्याला खिडकी
जागा दिसली की कपडे ती असच एक रील बघितली होती त्यात की तुमच्या कडे असतील खुर्च्या बसायला आमच्या कडे कपडे ठेवायला तसच होतय आणि कपड्यांचं एक होतंय बघ हा जर तू कपडे वाळलेले का काढून लगेच घडी केलीस तर समज थोडस त्याला ठेवलीस की नंतर करू तर ते नंतर आता आज पडलेत उद्या पण त्यावर पडतातच दुसरे असं करत हे सठतोय
मी तर सांगू मी तर इतकं घर म्हणजे क्लीन ठेवत हो ण सासूबाई आल्यापासून म माझा कामाचंझं हल झालं ना तर त्या अंगाला आळसपणा जो लागलाय त्यात कपड्यांच ढींग अ म्हणजे फरशी दोन दिवसातन एकदा पुसायची असं चालू आहे आणि आई नसता ना कि नाई ते मला करायलाच पाहिजे हा मला करायलाच पाहिजे मग कोण करणार असं होत ते मग आई
घरात असलं की करावंच लागतय
हा आणि मग आता आई आल्यापासून माझ्या म आई येऊन आता आठ दिवस झाले मला आठवत पण नाही मी स्वयपाक कधी केला असं होतं काही म्हणतील नेमक हि मी नसताना स्वयंपाक करते की नाही कोण असतो
काय म्हणजे पोराला नातीला काय घालतात का नाही
आणि इतर वेळी काय होतंय मी लेट जरी आली ना बाहेरचा वडपाव कि काही खायचा अस दे माणूस एकदा कौतुकन खाईन दोनदा कौतुकन खाईन तिसऱ्याना नाही पोट भरत मग ते घरातलं फक्त भात वरण का असे ना
पाहिजे हा लागते लागते ते मात्र आहे
होय मग मी कस किती पण वेऊ दे साडे नऊ ला जरी आले तरी पण जास्त काही वेळ नसला तर मसाले भात तरी करते फोडणी घालून भात केला त्या नाही म ते हा मग भाज्या आणि मग ते तिखटच करते सो काय आमटीची वगैरे गरज नाही इन केस मग हा मग सर्वज्ञ सोबत झालं आ्ही सर्वज्ञ सोबत असली की मग वरां वर मग काही व ब्याच होते की सकाळी चांग वेळ मिळ मग त्याच वेळी दोन चपात्याक्ट्रा किंवा काहीतरी जरा अस बनून ठेवलं जाते भाजी वगैर म आले की बाात घा
हा होऊन जाते आणि भात असं येऊन आतपाय दोन आवरा आवरी होई
पर्यंत होतोय होऊन जातोय त्यामुळे काय वाटत नाही आणि आई आल्यापासून मी आठ दिवसात मला आठवत पण आहे मी किती दिवसापूर्वी
तसच होतय आणि ना असं झालं की परत जे आपला स्वयंपाक करायला लागतोय ना तेव्हा इतका आळस येतोय काय करूया ग शेवटी वरण भात दाल खिचडी या्यावरच येते काय करू या पोळी भाजी भाकरीपासून शेवटी वरण भाताला येऊन थबते नाही तरर दूध भा खायच हा दूध वा तूपत आहेच आहे
आणखी आणखी काय नाही बाकीचे घरातले सगळे कसे
मस्त आहेत मस्त आहे सगळे नि मानताय तेच चाललंय आता शाळा उद्यापासन परत असा सोमवार येतय असा शनिवार येतोय असा सोमवार येतोय मला तर तारीख पण लक्षात राहत नाहीय वार पण लक्षात राहत नाही
मी सांगू डिलिव्हरी सेटर ना स्त्रिया म्हणजे ना डिप्रेशन फेज मध्येच असतात दि म्हणजे मला लोक म्हणजे मी माझ सु म अस वाट की हे फक्त डिप्रेशन आहे बाकी काही नाहीे हे कोणत सुख हो नाहीे किंवा काही नाही आपल्याला मूल होत हे नंतर ना म्हणजे असं कि मुला एवं सुंदर जगात ी गोष्ट नाहीये सोडा पण ती परिस्थिती डिप्रेशनची आज असते
असते आणि जर तेवढं आपल्याला समजून घेणारे किंवा आपली सिच्युएशन समजून घेणारे असले तर ठीक नाही तर मग घरचं वातावरण काय डेंजरच विचारायचच नाही चिड चिडक होती आणि त्यात पहिलं असलं तर ओके तर दुसरं असलं ते पहिलं असलं डेंजर वागतय अशा वेळेला अबाबा बाबा अं आणि माझी तर एक मैत्री आहे ती सांगते तिचा मुलगा तिला पहिला मुलगा आणि आता दुसरी मुलगी झालीय तो मुलगा म्हणजे पूर्ण सोसायटीत त्याच्यासारखं शांत असत म्हणजेस कोणीही नाही ती म्हणती तो असा करायला लागलेला ती छोटी झाल्यावर मला काय करू काय नको अस होत होत की हा तोच मुला नाही असं वाटत होत ह इतकं दमत होता म्ह बापरे म्हटलं आम्हाला पटायच नाहीर मग नंतर बघितलं तु इकडे म्ह पट नाही नाही बघ काय करायलायेत वापरे आणि त्यांना पण काय कळत नाही आपण बघ हा आणि बघ मला सांग मुलांना छोट्या वस्तू शेअर करायला होत नसत आणि इथ तर बाप ते आई बाबा शेअर करत असतात त्यामु खूप त्यांचं पण खूप मोठ हे बर का म्हणजे आपण एकाल म एल एक एका म्हण पण त्यांच पण हे एक मोठ ते असल्यामुळेच हे दुसरं होऊ शकतं सोड आणि जर त्यांचच मन नसेल हे तर मग काय नाही उपयोग
बरोबर बरोबर
तर येतात त्या मावशी सांगितल्या त्यांचे काय झालं पहिलं मुलगी होतीय आणि दुसरी अ दुसरा त्यांचा मुलगा लवकर झाला ती लहानच होती आणि ती आई त्या बाळाला घेऊन आली आणि तिथं कॉट वर ठेवली आणि काहीतरी अगदी म्हणजे किती एक दोन महिने दोन अडीच महिन्याच होता वाटत आणि तिला तर आलेला राग आई आपल्या जवळ नव्हती कारण ती काय करायची तिला तर आजी पण पाहिजे असायची खरंई पण मग ते बाळ आणि ते होणार नाही म्हणून हनी काय केलं स्वतः जवळ त्या आजीन ठेवून घेतलं आई दोन काय हे काय आणलेच म्हण तो बाळाला घेतली आणि फेकली म्हणे बा बाबा म्हटलं का खरं नाही म्हणजे मुलं किती किती फेज बदून जात हा बरे म्हलं काय खरं नाही बाबा
नाहीतर काय नाही लक्ष द्यायलाच पाहिजे
मी आमच्यात नाही हला आणलं इथं आणि हे सगळी घरात छोटी मुलं खाऊ खात होते हे चिरमुरे आणि बरं बघित त्याला भरवायलेत म्हण अजून ते खात नाही म्हटलं नाही हे मऊ आहे हला का दात लागतात म्ह तरी पण काय घलायच नाही त्याला आता आम्ही कप सग कामवले पोरं असले क एकजण ते बाळ
साहिल बसा हो मी अजून ही सर्वज एवढी तीन वर्षे झाली ना सा मुलं वगैरे सुट्टी आलेत ना हळूंतर ढकल ज चिमटे का तर मी अजून सर्वांनी बाहेर खेळायला एक तर मी बस किंवा कोणतरी मोठ कोणाच्या तर घरातलं मी त्यांना सांगते की आमची पगी अशी आहे आणि तुम्ही
ठीक आहे मी बसते नाही नाही होतयच आणि कसं होतय काम अ काम पडूदे ते म्हणत आणि बऱ्याचदा नाहीतर काय होतंय माहितीय कि आपण म्हणतो हा कि पण ह्याचं दुसरं पण एक काय ड्रॉबॅक मला जाणवला मला पण असंच आपण काय म्हणतो की आता हा ठीक. हीन काय केलं तर आपण मान्य करतो पण एकएकदा असं होतय की करतात दुसरे हा ख आणि आपण पण आपल्याला काय राहू दे आपल्या पोरांना चांगली सवय असूदे म्हणून आपण काय खरं खोटं बो ला जात नाही. बऱ्याचदा दुसरं करतय आणि हेज मान्य करतो प्रत्येकवेळी आपल्याच पोराच नाव येतेय. ते पण नंतर अवघड होते कारण मी अन्वीच्या बाबतीत अनुभवलय ते. आपण म्हणतो ना ती दुसरी पोरं बघतात की हा हेंची आई लगेच हो म्हणते. आणि काकू तिनं मला असं केली काकू तिनं मला तसं केली करत ही म्हणती तू कुणाची आई आहेस माझी आहेस का तिझी आहेस. वाजी वाज जू न घेता मी केलं नाही तरी मला ओरडतीस त्यांची आई बघ कशी चांगली आहे म्हणते. म्हणले होय आता काय करायचं.
नायतर काय. म आपलं आयुष्य लग्नाच्या आधी एक वेगळं असेल लग्नानंत कुठल्या मला असं वाटतंय की आपण माऊंट एव्हेस्टच्या तळाची असताना राला जाऊन बसतोय डायरेक्ट म्हणजे केवढ्या गोष्टी हँडेल करायच्या किती विचार करायचे एक तर आपलं पूर्ण सरौंडिंग पूर्ण एन्वयरमेंट बदलतंय ते बदलतंय त्याच्यानंतरही जाऊन आपण आणि त्याच लोकांसाठी केवढे केवढे
करायचं अ खरंच खरंच बाई ते मात्र हाय. नाही परवा असंच एक हे बघत होते असंच एक कोट लिहिलेलं म्हणे कि आम्हाला आमच्या अ मुलांना शाळेत पाठवताना असं होतंय क काय आमची आई कि ती दगड ठेवली असेल की आम्हाला सासरी पाठवली अस झाल्याव ते जास्त फील होत
होय होय होय होय जास्त जाणवतय मी सर्वज्ञ शाळेत गेली इथं भटबाईंच्या शाळेत तर ती शाळेत जाताना तिज रडत्याल बघून म्हणजे मी रड ते मला सहन नाही झालं आणि ती ना आत गेली आणि काय झालं मग दुसर मुलांना आत देतात ना बाई मग त्यावेळी अस जरा वाकून बघितलं नेमक रडाल्या का ग बसल्या तर ती असं तिचं दप्तर मांडीवर घेऊन त्या दप्तरावर मान टेकून अस हात